हा
हा आला कुणा आवाज हा नाही मघाशी ते एंड पण त्याच्यामुळेच झाला होता आवाजच येत नव्हता.
हो का हा असेल मी उचलला पण तो एंड होऊन गेला.
अच्छा अ आपलं काल काल बोलणं झालं होतं का?
तेच कि ते मंगळागोवरच
अच्छा मी तेच म्हंटलं की कारण मला आठवत एक फोन केला होता. पण इथे पण आलं होतं ना
हो हो.
हा मी तेच म्हटलं आमच्यात हा आम आमच्या सारखच तुम्ही पण काही वेगळं अजून करत असाल ना
नाही घरीच असते मी घरीच असता का हो अच्छा हो
म म्हणूनच उद्योग उद्योग नवीन शोधात आहेत का?
हो हो हे पण मला. म्हणजे असंच एका मैत्रिणीने सांगितलं. ऍड हो ब आता दोन दिवसापूर्वीच ऍड झाली.
अच्छा कारण. माझं पण आमचं पण कसं आहे आता हे सिझनेबल असल्यामुळे काहीतरी वेगळं वेगळं वेगळं वेगळं. करावच लागत ना. ह आणि आपण काहीतरी करत राहिल तरच आपल्याला आपली हालचा. चाल वगैरे व्यवस्थित पहिल्या उगीच म्हणजे आहेण. आणि काहीच. नाही मग तेज होत ना सगळं.
बरोबर.
हा काय ह
हिरत ब्रह्म हो हो आणि बाहेर अ रला यांचा होता काहीतरी काहीतरी करत राहिलं पाहिजे ना
तेवढीच तेवढीच आपली मदत असते आणि आपल्या आपल्या पण आरोग्यासाठी चांगलं असतं आपण हालचाल करत राहणं किंवा इन्कम साठी कोणालाही सगळ्यांना व्यवसाय वगैरे पाहिजेच असतो
चांगलं आहे तुमचं तेवढं आवडलं मला ते कार्यक्रम सादरीकरण वगैरे
हो तेच ना कार्यक्रमाच ते तर चालूच असत पण मग बाकीच पण काहीतरी काहीतरी करायलाच पाहिजे थोडं थोडं काम केलं पाहिजे ह
हो ना आता ते पण करणं घरण घर पण वगैरे तुम्ही सगळं मॅनेज करता चांगलं आहे
हो आणि चं सगळं रूम करायचं म्हणजे सगळं बघावंच लागतं आणि सगळ्यांचं आणि परत घर कसा आहे लिडर असल्यामुळे मला सगळ्यांचं बघाव लागत ना सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांना हा मग हा ग्रुप हा ग्रुप अ मी म्हणजे सगळा अ सांभाळते मीच आणि सगळ्यांना सगळं म्हणजे म्हणजे डान्स शिकवण्यापासून गाणी लिहिण्यापासून सगळं मीच करते
हो का
हा हो आणि कस आहे अ कधी कधी म्हणजे ती पारंपारिक जी गाण्यात मजा आहे ना ती पिक्चरच्या गाण्यात वगैरे नसते
हो हो ते तर आहेत आता हे पिक्चर गाणे पिक्चरसाठीच आपल्या पारंपारिक कुठे
हा आणि मग पिक म्हणजे पिक्चरच्या गाण्यांवर म्हणजे कसं अ तो नाचच करावा लागतो आपण ते आपण केलेल्या गाण्यात कसं आपल्याला पाहिजे तसे ऍक्शन्स घेता येतात
पायथान पिक्चरच्या गाण्या म्हणजे तसे ऍक्शन तसाच डान्स
हा नाही पण आपण आम्ही बदलू शकतो आम्ही बदलतो पण की अगदीच म्हणजे कसं सगळ्यांना पाहता येण्यासारखे पाहिजेत कार्यक्रम अगदी लहानपणापासून म्हाता म्हाताऱ्यापर्यंतचे जे लोकं असतात, त्यांनी आपला कार्यक्रम चांगला, आवडीने पाहिला पाहिजे. असं कार्यक्रमाचं स्वरूप असावं, म्हणजे सगळ्यांचच. नाही एक कसं आहे आपली संस्कृती परंपरा पण जपली जाते त्यांनी.
हो ना.
आणि आपण लोकांना काहीतरी चांगलं देतोय हे आपल्या मनात असतं. समाधान असतं.
त्याने ते ते का होईना आपण स्वतःसाठी हा बुआ आपला कार्य रम आवडला समोर चाल्या, तर तेवढाच आपल्याला आनंद
आणि सगळे समाधानी राहणं, आणि सगळ्यांना आनंद देणं याच्यात आपलं, आपण जास्त आनंदी राह आणि, आणि आप आपल्या प्रकृतीसाठी आपण आनंदी राहणं, आणि काम करणं, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे
शरीरासाठी पण ते
हो, हो अगदी म्हणजे सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे आपण स्वतःला आनंदी ठेवणं मग काहीही कराव लागत नाही आप आपल्या आपण आप हो आपण आनंदी आपण आनंदी राहतो आपण सगळ्यांना आनंदी ठेवतो
हो ना, हो ना आपल्या मनात दुःख राहिलं तर समोरच्याला आप
हो, हो, हो जितकं आपण छान आणि छा शांत तेत आपण चांगले का चांगलं आपण वाघू तितका आपल्याला तसा रिस्पॉन्स मिळत असतो
हो ना
नाही जसं आपण देतो जितकं देऊ तितकं आपण घेऊ, आणि जितकं घेऊ तितकं द्यावं लागतं हा नियम आहे
बरोबर आपण आपल्याला आपण आनंद दिला तर, आपल्याला आनंद करतील ते
हो प्रश्नच नाही आणि कोणाचं, कोणाचं काही म्हणणं नसतं तुम्ही थोडंसं नुसतं आपण, आपण अनोळखी माणसाला आपण थोडसं स्माइल दिलं तरी तो हां ओळखीचा आहे वाटतं म्हणून स्माइल देतोच
आपण स्वतः हस आपण स्वतः हासत राहिलं की हां आणि एकंदर बोलण्यातून, करण्यातून, वागण्यातून आपण काय आहे ते कळवून जातं त्याच्यामुळे आपण सतत आपण स म्हणजे काही असलं तरी आनंदित राहणं आणि हासणं हा एक चांगला आणि उत्तम उपाय आहे सगळ्यांना आपलंस करण्याचा
हो ना, हो ना
ह तीच, तीच कमी आहे सध्या समाजात कमीच ती आहे आणि ती आपण किती रुजवतो त्याच्यावर आपण आपलं कार कार्य कार करण अवलंबून आहे, आहे ना
हो ना आता आपण आप पन समोच्याला म्हणजे समोच्याबद्ल आपण चांगले मन ठेवले आपल्याबद्दल तर तो पण आपल्याबद्दल ठेवेल नाही का
प्रश्नच नाही आणि आपण जितकं आपण एकमेकांना देऊ तितकं आपल्याला मिळत राहील
हो, हो ते तर आहेच
हा परमेश्वरानी सगळं सोय करून ठेवलेली आहे फक्त आपण किती घेतो आणि आपण किती चांगल्या गोष्टी करतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे
त्यावर सगळं अवलंबून आहे
हो आपण आता कालपासून सगळे अनुभव येतो ना आपण कालपासून सगळे ज जॉईन झालय ते एकमेकांचे आपण किती छान पद्धतीने बोलतो त्याच्यावरच आपलं काम अवलंबून आहे ना
हो ना हो
आपण जितका चांगला रिस्पॉन्स देऊ तितका आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल
अ ते तर आहेच
शिकायला पण मिळत शिकवायला पण मिळत तो एक आनंद वेगळाच असतो ना आपण दुसऱ्याला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगतोय किंवा दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी घेतोय
हो ना
हा
अजून काय चाललंय
काय नाही बसली आता पोरा ह जरा
अच्छा छोटी छोटी आहेत ना लक्ष द्यावं लागतं जरा आणि आपण आणि त्यांचं पण लक्ष असतं आपण काय बोलतोय काय करतोय कसं करतोय हा तेच तेच म्हणूनच म्हंलं आपण आपण काय करतो त्याच्यावर अवलंबूनच तर लोक समोर कसं वागणं
हो ना आपण जे शिकवू ते शिकतील
हा जे पेरलं ते रुगवणार ना
हो ना हो ना
चांगलं पेर चांगलं उगवेल
ते तर आहेच आता
हा
आपल्या आणि आपल्या आपल्याला काम पण त्याच पद्धतीने करायचंय चांगलंच पेरा चांगलंच उगवेल
हो ना
आणि परमेश्वर वरती बसलेला अस तो म्हणत असतो की काहीही चिंता करू नका तुम्ही जे पेराल तेच उगवेल तुम्ही तुम्ही आनंद द्या तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही लोकांना जितकं दुःख द्याल तुम्हाला तितकं दुःख मिळेल
हो ना हो ना ते तर राहायचंात जगाची रिच
हो
त्याला कोण मोडेल
हो आणि आपल्या हातात काहीच नाहीये. आपण भावल्या असल्यासारखं आपण वागायचं असतं आणि जी जितकं चांगलं काम करता येईल तितकं चांगलं काम करत राहायचं.
काही गोष्टी देवाला ही आपल्याकडं घडवून घ्यायच्या असतात.
आणि हे कसे आमचे पण अनुभवाचे बोल असतात. आता आता तुम्ही तुम्ही नवीन नवीन आमच्याकडून जितकं घ्याल तितकं तुम्ही तुमच्या मुलांना द्याल.
हा हा हो
अ आणि शेवटी अनुभव
पडला.
हा आणि अनुभवातूनच शिकत असतो ना आपण
हो ना हो ना आणि अजूनपण मोठ्या मोठ्या
बर का लहानांकडून आम्ही पण खूप काही गोष्टी शिकतो आता नवीन नवीन प्रगत गोष्टी आहेत. त्या पण अशा आनंद घेण्यासारख्याच आहेत ना. तुम्ही जितकं चांगल्या चांगल्या नवीन प्रगतीशील गोष्टी शिकाल. तितकं आपल्याला जास्त आनंद मिळणारच आहे.
हो ना ते तर आहेत लहान काय आणि मोठं काय ठीक. शिकनार शिकायचं जिथून असेल तो माणूस शिकतो.
काही करताना आपण आपण चांगलं घेतलं पाहिजे बास.
तेवढं तत्त्व ठेवलं ना की आपल्याला खूप काही मिळतं.
हो हो
हा चालेल चालेल परत बोलू आपण हा नंतर ओके.